हॅलो. हॅलो.
कि
हॅलो हम्म. काय काय करालेस?
ह. बसे तू काय करायलास जेवलीस?
होय.
हम्म. हम्. आणि काय? हम्म हम्. हा. होय. हम्म हम्म हम् हम्म.
ह.
काय म्हंटलीस?
राई अंडा बिर्याणी बिर्याणी अंडा बिर्याणी हो उद्या हो हो.
होय उद्या.
उद्याच्या उद्याची रेसिपी आजच वय आज डोक्यात घ्यायचं म्हणलं.
हो काय सांग बघे जरा रेसिपी रेसिपी कि
दोन वाट्या तांदूळ घ्यायचं. काय दोन माणसासने बस होते हा हे जे बिर्याणीचे घ्यायचे. बासमती हम्मम् बिर्याणीच घ्यायचे लांबडे काय आणि
अज
दोन हे घ्यायचं. चार कांदे घ्यायची लांबडे ते कांदे पहिला तळून घ्यायचे. ते साईडला काढून ठेवायचे आणि चार कांदे हम् आणि ांडी उकडत घालायचे. ह आडीी हा. हंडी आणि तर अंदळ नाही आहे. तांदूळ हे चार वाट्याला सहा वाट्या पाणी घालायचं.
बरं उकडत घालायची काय?
हा सग खडे मसाले सगळे घालायचे लवंग डालची
बर बर.
ऐंशी टक्के उकडून घ्यायचं ते तांदूळ.
ऐंशी टक्के
हा.
घर
नंतर हेंनी
हम्म अ गो. बरोबर अंडी उकडली हा हा
मसाला घालायचा मसाला करायचा खोबरं आल्लं लसूणची पेस्ट घालून त्यात आणि अंडी परतून घ्यायची.
हा हा हा हा
मग ते बी ह्याच्यात टाकायचे तांदाळा तांदळाच ते आणि हे करायचं तलावायच ती अंडी घालायची. एक थर हेचा घालायचा कांद्याचा तळलेल्या कांद्याचा घालायचा.
बर मग काजू बदाम तेन घालायची काय.
आपल्या पाय
त्यात बेदाने कोथंबीर पुदिना घालायचा.
हो मं ते सगळं घालायचंच की
होय हं हं आलं लसूणची पेस्ट वगैरे
होय होय
ते मगज बी पण घालतात ग एक एक जण मगज बी
आल लसूणची पेस्ट असत्यात कि अंड्याच्या मसाल्यात
हूं हूं हूं हूं
हूं
हो.
त आपल्याला
ते मगज मटणाला लाव लावून घ्यायचं काय सगळं ते
हा. आपण सिम्पल करायचा असला कि असं करायचा काजू बदाम पाहिजे असल तर घ्यायचं नाहीतर नाही काजू हं
अशीच करायची असते काय.
मटणाची बिर्याणीला नही. मटणाची पिरण्या लयी लई हे लागतय त्याला करायला.
तीनं तुला माहिती आहे काय ही गती कशी करेल.
कांदा टोमॅटो घालून हे नय ते मटन शिजल्याला मटन त्यात बाह्य करायचं कांदा टोमॅटोचे ह्याज्यात शिजल्यालं मटण त्यात घालून होय मटन शिजवून घ्यायचं पहिला
म्हणजे मॅगनेट करायचं का त्याला
करून आधी दोन तास ठेवायचा. तेला आल्लं लसून ह आलं लसूणची पेस्ट आणि बिर्याणी म मसाल्याच जरा हे लावायचं पावडर हळद, मीठ, दही घालायचं आणि त्याला सगळं लावून मीठ बीठ बुक्का घालायचानं बा - आणि ते दोन तास ठेवायचं झाकून दोन तासानंतर पुदीनानं घालायचा पुदीना मी त्या हयाच्यात घालत नाही मी पुदीना भातात घालतोय म्हणजे असं थर लावतो नाय मी
हं हं म्हणजे वास छान येतोय ना मग चिरून टाकत्यास का तशीच
चिरून चिरून चिरून जरा हातानं कुस्करायचे. लय पण कुसकरायचं नाय त्याचं सगळं जातंय ना हा
हा हा हा बरोबर आहे मग बरोबर आणि चिकनची कशी चिकनची तशीच असते रेसिपी
हो चिकनची कशी असत्या कारण ते चिकन मी काय खात नाही ना त्याच्यामुळे मला काय मी चिकनकडे बघतच नाही करतोय कधी घरच्यांसाठी काय मी चिक्न आणि रसा चोगडा करते दुसरं ते काय करत नाही काही
घरी मग आता तू ण खात नाही ना मग मग घरी काय
अंडी आणायचं अंडी किंवा मटण खायचं मग
माशी खेकडी खाताय काय
असशी नाही बा मी गरमीत खच नाही तळला मास तेथोडं खात मी आणि घरात करायला मी कधी करत नाही मला काय येत नाही ब
ह तुम्ही करताय का घरी म्हंटलं रेसिपी मग म्हणजे नॉनव्हेज मध्ये काय बत अंडी आणि मटण करताय का
आणि मटणच खातो नसत आम्ही हो
चिकन आणि चिकन म्हणजे करताय नॉनव्हेज मध्ये न नॉनवज म नॉनव्हेज फक्त चिकन मटण आणि अंडी करताय का घरी बाकी मासा खेकडा ते नसल काय करत
नाही नाही नाही तसला काही नाही बा
होय हम्म हम्म म्हण म्हणजे एकांत कस गमा ंगा परती मासळी आमचे वडील होते ते्हा सगळं करायचं
सुनमई आमचे सुनमई खाते सगळं खाते गोडवा मासळी विसळी ती करतेय सगळं फक
मग पुण्यात कुठ ना येत्या अंतर्गती
माती जिंगाईत नाही घेऊनगतो परत ना मग ते फ्रीजला ठेवते होय होय ते फ्रीजला ठेवते हा
आणि काका खातातोय
काका कते
अ काय कोबीची भाजी म्हणून खात अस आम्हाला एकदा कोबिची भाजी जी दिलेली आमच्या वडिलांनी काय केलेलं आम्हाला मग काही कळत नव्हतं लहानपणी मग कोबीची भाजी आहे आम्हाला किती गम खायला घात मग आणि आम्ही खाल्लेला एकदा रा
हम्म मी नाही मी मी पण आमच्या मा आमच्या मावशीच्या घरी
का
काय
माशाची काप असतात काय ती माशाची काप असतात
नाही नाही नाही नाही छोटे छोटे छोटे असतात झिंगे छोटे छोटे असतात ते माशाचे काहीतरी प्रकार आहेत दिवस्थ होय
न् माशेचे माशाचे प्रकार म्हणजे माश्या मासे असतात ते आख्खे कि त्याचे तुकडे असतात ते
काय असते बाई काय माहित नाही बा ते ते नाक मोडायचं नाही काय मोडतात बाई ते
म्केट मध्येेऊ जाय लागते
झाल पाजे आमच्या मावशीच्या घरी गेलतो नि मी आमच्या मावशीच्या गेलतो त्यावेळी आमच्या मा रा म्हणून नाही मला ते झिंगा घातला त एवढ्या आम् उलट्या केल्या उलट्या डोबरा खा खा खा म्हणल्या आमच्या मावशीने खा म्हणलं. नाही खाल्लं ते वास मला आल्यावर आहे ना ते सगळं हे झालं.
पाहि
नाही. खायतच नाही वाचच येते ना लगेच मला ती मंडी पण मंडी पण खायत नाही मी
हम्म.
मग एकदा मंडी पण खातात नाही कारण मंडी पण नाही बाई होय आमच्या बहिणी खातात सगळं पा
पण आणायची भाजून
हम् आम आम्ही नाही बा मी तर कधीच खाल्लं नाही. होय काय करे
ह ते
् झाला वाणतेर हम् अपण स अ होय सादर वादळ खाल्लेलं बर जेवण होणे. म व आमचे वडील खाहीत नव्हते काय कधीच कधीच नाही.
मारकोळी
हम्म बरं.
एडा मम्मीच्या इकड.
ह हम्म. हम्म.
हो.
म्हज
श्रीमंत
नि वान हम्म चालते चालते.
हम्म हा.
आम्ही काय म्हणते.
आणला म्हणतस काय ना बाई चालंय की रोजच रोटी आपलं. हम्म. हम्म हम. हम्म हम्म हम्म हम्म म हम हम हम आवडले बाकीकी घरातलं सगळं भांडी कोुंडी
लं सगळं पाक झालीय सगळं आडलं आवरलं आ उठ. ायच घ्या लवक वयारपाची तयारी हम्म.
ते काय आता निवांत असेल तुमच्यात बिर्याणी आहे म्हटल.
दोघच उद्या आता हिर्याणच वयज हिर्याने होतच माारझ्या हम हम्.
लवकर उठा म्हणजे झालं ते करायला सगळं.
असं नाही अस. सगळ्याच ते न म तर
आम्हाला काही नाही. व्हहेजिटेरयन हो चालते चालते ठेवू काय मग?
अ हा ठेवते